ला.
हा आवरल आव चहा वगैरे झालं क नाही.
नाही एवढ्या लवकर नाही सहा साडेसहा ला
सहा साडे
हो एवढ्या लवकर नाही करत.
हम्म ह आमची मुलं नाही अजून मुलं शाळेतून आली कि मग करायचं? आता वाद हम्म आता एक थंडीचं वातावरण म्हणजे पावसामुळ. मुलं पण आल्याबरोबर काहीतरी खायला मागतात कायतरी काय.
बरोबर आहे ना.
काहीतरी करायचं मग त्यांच्यावर बसुन चहा प्यायच. काय म्हणताय आणि बर आहेसा.
मस्त तुम्ही काय जॉब जॉब करता गृहिणी आहात.
नाही मी माझा गृहउद्योग आहे.
अरे वा छान!
तेच की, प्रॉडक्ट म्हणजे, हे चे ओ, खणाचे खणाचं कापड अस तना त्याच वस्तू बनवते. त्याच्या वस्तू बनवते. अ हे ओ फ्रॉक, पर्स हम् पडदे आणि
अरे वा! अरे वा!
मग कमळ आसन, समई आसन.
हा!
ते असं घरीच बनवते. मी
अरे वा छा
छंद पण होतो आपला, आपला छंद पण होतो आणि बिझनेस पण होतो, असं चालू आहे.
खरंय, खरंय, खरंय.
ते कसं झालं म्हणजे, जॉब अ म्हणजे माझं जॉबच करायच होता. पण कसं झालं की, मुलांच्या मुळं आणि लग्न, लग्न झाल्यानंतर तेच की, घरातल्या जबाबदाऱ्या हेन ते
बरोबर आहे.
मग मुलगा छोटा असताना घरासमोरच एक असं, आय टी आय होतं. शि अ शिकवण्यासाठी, मग अ मग तिथं मी विचारलं की, बाबा माझं, मी फक्त परीक्षेला येणार नाही. तसंच शिकवता का मला?
हं!
ते बोलले की, परीक्षाला न बसता तुम्ही शिकलात तर चालतय म्हटले मग, मग ते मी सहा महिन्याचा कोर्स केला. तिथं फक्त परीक्षा दिली नाही. कारण ते परीक्षेला टायमिंग जरा असं, ते दुसऱ्या गावी खेडे गावात असंच होतं ना जॉबमुळे मी दुसऱ्या गावी होती. त्यामुळं मुलांना घेऊन मुलांना घेऊन असं पाच ते सहा तास मला जाता येतं नव्हतं, दूर गावी परीक्षेला.
बरोबर आहे. बरोबर आहे.
त्यामुळे परीक्षा दिले नाही. ते सर्टिफिकेट नाही. बाकी सगळं सगळं स्कूल ड्रेस, युनिफॉर्म, सगळं, सगळं शिवते.
ते मिळालं असत, तर आता उपयोग झाला असता.
हा पण त्यावेळी मुलांना घेणारं कोण नव्हतं. आता आपल्याला कश, आता आपल्याला कशाला लागतंय सर्टिफिकेट. एवढी माईंड सेट आपली, चला आपलं ब्लॉउज शिवायला आलं बसं झालं.
हा, हो खरं आहे. त्यावेेळेला कळत नस त कळत नसत की, त्याचा पुढे काय उपयोग होणार आहे ते,
हो ना! मग
बरोबर आहे. पण जाऊ दे आता आहे, हे पण काही कमी नाहीये.
हो, हो, हो, आहे त्यात समाधी.
मग काय आता, इलाज नाही ना आता, आपल्याला त्यावेेळेला सांगणार पण कोणी नव्हतं. आणि घेणार आपली जबाबदारी वाटून घेणार पण कोणी नव्हतं, तर काय करणार आपण तरी
हम्म ऍक्च्युली ऍक् ऍक्च्युली कसं, ते आमच्या घरी मी सातवीत असताना शिलाई मशीन आणून ठेवलेलं पण मी माझं काय हया शिलाई मशीन म्हणजे काय, काय म्हणजे एकदम कमी दर्जाचं काम असं समजलेलं मी मला, मला जॉब करायचायं
हां
असं, मग ग्रॅज्युएशन झालं, मग जॉब पण सुरू केला. तोवर लग्न, लग्न झाल्यानंतरन आम्हाला कसं आपलं कळतंय की जबाबदाऱ्या किती गेल्यानंतर, बाहेर जाऊन जॉब करून थकून भागून येऊन आणि करणं, आपल्याला कायं जमणार नाही. आपल्याला काय जमणार नाही म असं केलं कशी आयुष्याला कलाडणी कशी कशी नको म्हटलेलेच परत पदरी
पुढे येत, पुढे येतं तेच ताट वाढून पुढे येतं ज्याला आधी आपण हलकं समजलं तेच पुढे ताट वाढून आलं
त्यातच कसं आता अर्निंग होतंय
जाऊ दे ना ते पण काय कमी नाहीयेयं अ तुम्ही तुमचे कपडे घरात शिव त्याचा त्येच्यात किती पैसे वाचतात, हेचा विचार करा ना म आज बाहेर
हा बोला
हेचं जर तुम्ही द्यायला गेलात ना, ड्रेस शिवायचा झालां आता ब्लाऊजची शा, साध्या ब्लाऊजची शिलाई सुद्धा चारशे पाचशेच्या आसपास हे
हो हो मी घेते.
अमो विचार करा आता तुम्ही नाही, आता जर तुम्ही वर्षातन दोन साड्या घेतल्या स प कमीत कमी आपण म समजून चला की दोन साड्या घेतल्या. आता हजार रुपय तर नुसते ब्लाऊजचेच झाले. हजार काय, हजार बाराशे रुपय हजार नाही दीड हजार झाले, कारण पॅटर्न केला काय केला की ते दीड हजार गेले ते ब्लाऊजचे, आणि साडी ते परत वेगळ साडीला फॉल आला, परकर आला हे आलं ते आलं म्हणजे जरा ती साडी आपल्याला किती भावात पडते, हजाराची साडी दीड हजार दोन हजाराच्या आसपास पडते
हो साडीपेक्षा त्येज सगळ म किती पिको, फॉल, ब्लाउज तेच जास्त होतं
हा मग तेच ते सांगते ना, हजाराची साडी आपल्याला बा, बा साधारण एक दीड दोन हजारापर्यंत जातेच जाते.
हो, हो जाते तुम्ही हजाराची साडी घ्या नाहीतर पाचशेची घ्या त्याला करायलाच पाहिजे सगळं
हा त्याला तेवढं बाकीचा नट्टपट्टा आहे ना
हा तेच र, मग त्याच साठी त्यासाठी मग मी साधं माझं शिका माझं शिवावं घरात घरात बसून काय करावं तर मुलग्याला काय करत होते मी, मुलगा अडीच वर्षांचा होता त्याला घेऊन जात होते क्लासला, त्याला घेऊन जात होते क्लासला.
हं.
मग ते असंच म्हणजे त्याच्याकडे थोडं लक्ष इकडे थोडं लक्ष. लवकर नाही आलं लक्षात आपल्या. कारण आपण फक्त कम्प्युटर आणि हे त्याच्यात होतो. त्याम ते शिलाईच काय एवढं डोक्यात बसलं नाही. पण मी असं, जस अस जस जसं मी- मुलग्याला नंतर ना थोड्या दिवसांनी मी शाळेत घातलं. मग गेले क्लासला. मग मला ते -म्हणजे एकटच लक्ष झालं ना? एकेक टा कडे.
एका एकाच गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं. आणि जबाबदारी कळली. की आपल, आपल्याला आता बाहेर काही शक्य नाहीेए. आपल्याला हेच केलं तर- काहीतरी फायदा होणार आहे. त्यामुळे ते पूर्ण बंद- -तून त्याच्यामध्ये लक्ष दिलं गेलं.
हो. रात्री म्हणजे क्लास कस, दहा ते- अ दोन तीन क्लास असायचा. मग तिथून मुलं येणार घरी म त्यांचं करा. स्वयंपाक करा. म आठ नंतर नऊ नंतर मी - शिलाइला बसायची. म्हणजे त्यांनी ते जे दिलेलं असतं ते पूर्ण करण्यासाठी. बारा बारा वाजेपर्यंत ब्लाउज शिवलेय मी. मुलांच्या हच्यात नाही. तेव्हा धडपड आणि- हा. जे शिकायचं आहे काहीतरी. नवीन काहीतरी शिकायची आवड. प्रत्येक- -तेक गोष्ट. काही क्लास असला की मी लगेच जॉईन केलंच. मला आवडायच हे सगळ शि - -कायचं. त्याचा खर उपयोग होतो. जीवनात उपयोग होतो.
होतो. होतो.
होतो. होतो. म्हणजे कसंय. अ शिकत राहिलं पाहिजे माणसानं.
आणि मुख्य म्हणजे आपण आता कळलं की कुठलीही कला कमी नस-
नाही नाही. नाही नाही. अजिबात नाही. मी तेव्हा समज- शाळ शाळेत असताना समजत होते हो. शिलाई मशीन काय ते अशे काकूबाई करतात.
हां. तेच ना. नाही म्हणजे सांगते की आ- -त्ता आपल्यावरती वेळ आली म्हटल्यानंतर- अ आपल्याला ते कमी समजून जमणार नाही. त्यामुळे कुठलंच काम असं कमी दर्जाचं आहे असं नाही. सगळे काम सार- -खायचं दर्जाचीए.
हो. हो. त्याच आ आता अनुभवामुळे आता वाटते. मिस्टर पण म्हणायचे- कशाला ते शिवण बिवण करतीस. बस आराम तुला कशाला पाहिजे. आम्ही ऐ क असं. पण मला कसं माझं मला काहीतरी शिकायचय. धडपड माणसाला.
पाहिजे ना स्वतःच अस- स्वाभिमान असतो ना? काहीतरी आपलं पण काहीतरी. प म्हणजे आपलं इन्कम असाव.
हो. हो. हो. हो. म या दृष्टीन त्यामुळेच ते धडपड धडपड करत आपल्या आता स्टेबल आता आहे व्यवस्थित. सगळ.
हा. आता रुटीनला लागले. आता व्यवस्थित उत्पन्न त्याच्यात- अ मिळत गेलं.
हा आता उत्पन्न मिळायचं झालं की, मग हा त्याच आपल्याला ह हे कळत ना इंपॉर्टन्स किती आहेे बाबा अस. शिकलो ते बरं झालं, मुलांना म्हणजे एज एज्युकेशन पण इंपॉर्टन्ट आणि म्हणजे अस छंद पण इंपॉर्टन्ट आहे यात आताच्या हेच्यामध्ये, नुसता पुस्तकी ज्ञान नुसता पुस्तकी ज्ञान असून मुलांना उपयोग नाही, सग कला यायला पाहिजे. कोणती तरी कला यायला पाहिजे.
हो कला आपल्याला जगवते.
हम्म.
कला आपल्याला जगवते.
आणि आता प्लॅन बी ठेवूनच मुलांना शिकवलं पाहिजे. नुसता एज्युकेशन व
अ डिपेंड राहून जमत नाही. नाही जमत नाही जमत आपल्याला कोविडने कोविडनी म्हटलं, आपल्याला भरपूर शिकवलं.
हो हो भरपूर शिकवल कोविडने नग म्हणजे तेवढा अनुभव पण मिळाला आणि म्हणजे हे हा बोला.
ते महत्त्व पटवून दिलं.
हो कला कला जोपासलीच पाहिजे माणसानी कुठली ना कुठली तरी एकतरी. त्यातून अ इन्कम पण आहे आणि स्वतःच म्हणजे हे हो छंद स्वतः च्या मनाला पण शांती की, बाबा
हो.
काहीतरी शिकतोय आपण, काहीतरी करतोय आपण.
आणि मुख्य म्हणजे कसं की आपलं डोकं त्याच्यात रमलं की, बाकीचे विचार येत नाहीत.
ते पण आहे, ते पण आहे. काही टेन्शन असेल, काय असेल, विसरून जातो आपण त्यात. गुंग हो गुंग होऊन काम करतो, मला पण मशीन वर बसले की, मी सगळ विसरून जाते. काय चाललय? कुठं चाललय? फक्त कुठला कुठ काय जोडायचंय, कुठं काय करायचंय? कुठली डिझाईन करायचीय? सगळ्या डिझाईन शिकले. हम्म.
खरंच आहे. बरंय. उलट चांगलंय.
आता म्हणजे कसं सगळीजण अस, फॅन्सी ब्लाऊज पाहिजे एकदम
हो.
हम्म, पॅटर्न हे ते नवी नवीनेत. आधी काय दोन, तीनच ब्लाऊजची अस असायची.
चौकोनी गळा हा चौ कोणी म्हणजे चौकोनी गळा, त्याला लटकन लावलं की, झालं डिझाइन
झाली. संपली आता, भरपूर.
ते करू तेवढं कमीचे.
करू तेवढं कमीच आहे आणि शिलाई पण भरपूर आहे हो हम्म. चालतय चालतय, थँंक यू.
ओके, मी करू का तुम्हाला कॉल?